हॅलो आवाज येतोय? माझा काय करायलायस ता
काय नाही जेवण आताच झालं बघा म्हणजे का?
सुरुवात हा हा हा हम् काय मग काय म्हणतासा आजी
काय नाही बसलोय
आज काय स् पेशल मग जेवन
एवढं काय स्पेशल
खात असाल की तुम्ही
हम्म खातो की
हम्म काय करताय की नाही म स्पेशल म्हणजे डिश वगैरे नॉन व्हेजची.
नॉन व्हेज मध्ये?
हा
हम् नॉनव्हेज मध्ये जास्त चिकनच आवडतं सोडा मग चिकन मध्ये पण करतोय की.
करतायसा होय तेच म्हंटलं मला पण जरा बिर्यानी करायची होती मी जरा करतोय ती बिर्याणीची पद्धत वेगळी आहे मग तुम्ही कसं बनवतायसा
हम्म हम मी आता मग आता जर म्हणजे जास्त वेळ असला तर मग कशी अस म्हणजे दम बिर्याणी वगैरे बनवतोय आणि नसला तर मग झटपटवाली आपली बॅचलर्स बिर्याणी करतोय.
हा हा हा हम्म तेच म्हटलं कराय येती ना मला पण बिर्याणी
हम्म हम् मग तुम्हा तुम्हाला कशा आवडत्या?
मी दम बिर्याणीच करतोय सोडा. ती जरा भा रीच लागत्या नही खायला पण आणी. आणि सगळेजण खात्यात. पण.
होय.
हम्म तेच. मग बाकी निवांत?
बाकी काय नाही. होय होय निवांत.
हो आता वट पौर्णिमा आल्या. जाणार आहेस का नाहीसा ओ?
हम्म जाणार की.
तुमच्या इथं असेल की वड.
आमच्याकडे आहे कि हम् आहे मंदिरात आहे आमच्या इथं होय आमच्या इथं बिरोबाच मंदिर आहे मोठ ग्रामदेवता आहे. ना ते आमचं. हम्म त्या समोरचा म्हणजे देवाच्या समोरच मोठ झाड आहे. मग आमच्या इथलं गावातल्या सगळ्या बायका तिथंच जातात.
जातय काय हा हा हा. तेच म्हंटलं आमच्या इथ पण सगळे जातात नाही वड वट पौर्णिमा कराय म्हणजे माझ्या घरात मम्मी आहे ना माझी. मग ती जात्या त मग तिच्यासोबत जातोय मी. मग सगळ्या बायका वगैरे येतात ना तिथं. हा आणि कस भारी वाटते तो सण सोडा. आणि तो महिलांसाठीच खास असतो. ते नाही सन ते च्या मूळ भारी वाटते जायला पण आणि त्यांच्यासोबत जरा त्यांनी काय काय करतात म्हणजे असं
पूजा वगैरे.
हा पूजा. वगैरे ते. ते पण भारी वाटते. हम्म तेच मग म्हंटलं अजून काय म्हणतासा मग कुठं फिराय वगैरे गेलासा की की नाय अजून?
फिरायला आता, उन्हाळ्या सु्टीत, जरा जाऊन आलं.
हा
हा इथ तर म्हणजे, कोल्हापूर दर्शनच करून आलो सोडा, लय पण लांब
हा, हा क कोल्हापूरमध्ये पण आहे बघण्यासारखं.
काय आहे बघण्यासारखं?
हा, महालक्ष्मी मंदिरमध्ये पण जायचंय.
हा, हा
हम्म, तेच बघून यायचंय.
महालक्ष्मी मंदिर हाय, पन्हाळा हाय, बघायला आजून
ते माझं हा, होय
सगळं हाय
पन्हाळा बघितलाय, आणि ते पन्हाळ्यामधी ना वरती एक बुरुज हाय. तो पण, म्हणजे ते एक बघण्यासारखं हाय, असं चांगलंय म्हणजे तिथं काहीतरी आहे बुरुज म्हटल्यावर असं उंचच असतय ना ते तर पण, ते पण बघण्यासारखं भारी हाय म्हणजे
होय, होय, तीन दरवाज म्हणून एक हाय तिथं आपण बघण्यासारखा हाय परत धान्याच कोठार हाय मोठं
परत पावन खिंड पण आहे काय तिथं?
नाय आपून पोच
इथं नाय ओके हम्म, हम्म
ज्योतिबाचा डोंगर आहे बघण्यासारखा
अ मसाई पठार काहीतरी कुठला पठार आहे काय?
काय ते
मसाई पठार काहीतरी आहे ना
हा मसाई पठार पण आहे ती बघण्यासारखं
हा तेच ते पण कधी पावसाळ्यातच चांगलं वाटत असेल बघायला
हो हिरवळ हिरवळ मध्ये सगळं बघायला भारी वाटतं
फुल काहीतरी रंगीबिरंगी फुलं वगैरे तिथे येतात
हा होय होय होय.
पण आहे कोल्हापुरात यायचं आणि तिकडं पण म्हणजे ते काय पावसाळ्यातच बघायला म्हटलं पावसाळ्यातच यायला पाहिजे.
होय असं पण काय नाही पावसाळ्यात
हा.
ते म्हणजे असं कोल्हापूरमध्ये तुम्ही सगळ्या तिन्ही ऋतूमध्ये फिरू शकता असं पण नाही.. पावसाळ्यातच फिरायला पाहिजे वगैरे, हा आता कोल्हापूरमध्ये.. कसं आता नवीन सुरू केल्या उन्हाळ्याच्या सुट्टी पडतात लहान मुलांना हा म ते नवीन नवीन थीम केले असतात मग आत्ता तुम्ही जर बघी म्हणजे तुम्हाला माहित असलं तर मग ख्रिश्चन हायस्कूल जवळ ते आउटर शो बघितलाय ना तुमी
ह हा बघितलाय बघितलाय म्हणजे ते कसं आपलं ऑनलाईन रील्स वगैरे येतात इंस्टा ग्रामलाच त्याच्यावरती मी ते बघितलेलं मी ते असं रियलमध्ये जाऊन बघितलं
हा मग तिथं पण ते पण असं एकदम वास्तव वास्तविक अस म्हणजे बघायला मिळेल असं केलतं हम्म. आणि तस तर बघाय गेला तर तर आता जास्त म्हणजे उन्हाळ्यात आता कुठे जातात माहित आहे का आमच्या इकडं का. कागलचा पाझर कलर त्याला मिनी गोवा म्हणतात बघा?
हा हा नवीन झालंय तो का?
कसं अ पहिलं कोल्हापुरात म्हणजे आता प प्रथमच महाराष्ट्रात म्हणजे कसं धब तिथं धबधब सारखं असे म्हणजे थीम केल्यात. तर तो धबधबा आहे की नाय ते कासवाच्या तोंडातून पडते धबधबा.
हा हा हा ते काय.
हा मगं ते बघायलाच भारीच वाटते नारी सोडा आणि कनिरी.
ञीच्या टाइमिंगला तिथं कसं हे हाय नय ह म्हणजे रंगीत कारंजा
हा हा हा ते पण बघायला भारी वाटणार रात्रीच मगं ते अजून एक ते म्हणाय गेल तर कणेरी मठ म्हणून पण काय आहे ना तिथ ते पण म्हणजे आम्ही ऐकून माही ते म्हणजे अ काय म्हणतात ते पूर्वी
आ आपलं जे वस्तू नाहीत. म्हणजे असं वस्त तू पण आहेत तिथं. हा मातीचं... अं, मातीचे सगळेच असं बनवलेत त्यांनी. आणि मेणाच्या मूर्ती आहेत तिथं, मेणाच्या कर्षक म्हणजे मेन मूर्त्या ह्यात. हा मग ते कस आधीच आपलं ग्रामीण जेवण खेडेगावात. नो, लहान मुलांच ते खेळ लो पोरी असू दे भोवऱ्याने खेळायचेत परत ते गोट्याने खेळाय वगैरे होतेत ना खेळ सगळे. हे सगळे म्हणजे तस मेनाच्या मूर्त्या जरास जीव देख आ मध्ये त्या अ अवतरले. आणि तिकं तुम्ही बघायला गेलास की, म्हणजे कणेरी मठामध्ये आपल्याला तीनसे म्हणजे कोटी देवांचे दर्शन होते, असं म्हणतात.
आतमध्ये काय गेल्यावरती मग त्याच तिकीट वगैरे काहीतरी असणारच आहे.
हा तिकीट आतमध्ये जे म्हणजे एकदम गावाची एखा मोठं गाव असं त्यानी साकारलय मेनात मेनाच्या मूर्त्यांनी तिथं बघायला तर थोडंस पैसे आहेत वाट
हां-हां-हां.
त्याच काय तरी तिकिट हाय आणि बाहेर असं आउटसाईडला ते जे, म्हणजे आपल्या सगळ्या जेवढ्या आता आपल्या भारत देशात जे प्रत्येक रिलिजनचे लोक राहतात कणी
हां-हां-हां.
णल ते वगैरे काय बघ गयलास म्हणजे बाग हाय लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी वगैरे आहेत, मग त्यासाठी काही पळने शुल्क आकारत नाहीत.
हा-हा-हा मग तेच बघायला यायचं होतं म्हणून म्हण तुमच्याकडनं थोडी माहिती घ्यावी. कारण तुम्ही त्या साईडला राहता ना म्हणून म्हंटलं तुमच्या. थोडी माहिती घ्यावी आणि मगच यावं. म्हणजे काय काय अजून बघण्यासारखं. सारखं आहे काही कोल्हापूरमध्ये.
हम, हम.
अजून आहे का थंडगार हवेचं ठिकाण असतं.
हम-हम ते तिकड म्हणजे पन्हाळा साईडलाच आहे. अजून ते पन्हाळा साईडला जर तुम्ही हा गेल हे प पैजारवाडीचं कासू मंदिर आहे.
हां.
त्या असा मग तिकडून जर असं इकड म्हणजे अ अजून काहीतरी वेगळं बघण्यासारखं म्हंटला. तर मग हित कुंभोजला. जहाज मंदिर आहे. हा त्याला बाहुबली. मिनी बाहुबली म्हणतात.
हा- हा म्हणजे कस आपण म्हण. जे एखादी ट्रिप काढतोय. त्या ट्रिपच्या मा त्यात आपण म्हणजे येऊ शकतोय नाही म्हणजे आता. आता आमच्या घरची म्हणा. ना तर गावातली वगैरे ते मग आम्ही कोल्हापूरला हा सोपा जावा, मग कोल्हा परत कसं एवढं पण माहिती नाही राहत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे कसं कोण आता रिलेटिव्ह आहे त्यांना जरा विचारूया म्हटलं. मग तुम्ही आहेसं म्हणून तुम्हाला. फोन करून विचारूया म्हटलं. हम् तेच येऊन जायचंय सोडा. बघायचं जरा.
नाही नाही या नक्की म्हणजे बघायला ते पण भारी वाटेल आणि छान आहे कोल्हापूर बघायला.
हा तेच बघून जायलाचं पाहिजे. ज्योतिबाचं दर्शन. घ्यायचं. महालक्ष्मींच दर्शन घ्यायचं परत नृसिंहवाडी एक दर्शन घ्यायचं आदमापूर पण तिथून जवळ
हा आत्मापूर पण होय. म्हणजे धनगर समाजाचे आराध धनगर अस नाही की सगळ्या समाजाच म्हणजे लोक जे आराधध्य दैवत आहे ते बाळूमामाचं
हा तेच त्येच अ म्हणजे बाळुमामा चं ऐकले थोडफार आणि मालिका पण होतीच ने त्यांची त्याच्यामुळ माहिती आहे मग तुमच्या इथून जवळ असेल तर मग काय हे दर्शन घेऊन आम्ही तिकडं पण जाऊ शकतोय त्याच्यासाठी
होय हो होय.
तुम्ही सगळी माहिती सांगलं त्याबद्दल धन्यवाद तुमचां करेन परत कॉल तुम्हाला होवऊ.
हा ह.
हा.